हो
हॅल हा हॅलो हॅलो
हॅलो
बोला
आपल्या दोघा
हा येतोय येतोय
हा मी आत हे महाराष्ट्र जे यावर चर्चा करणार आहे.
हा हा बोला ना हॅलो
हा तर आपल्या महाराष्ट्रात तर अं
हॅलो हा
आपल्या महाराष्ट्रात पुढे काय?
म्हणजे आपल्या महाराष्टाला शुरवीरांची, संतांची आणि पराक्रमाची म्हणून ओळखल्या जाते.
हां
आणि आपुण ते वैभव वाढवणारे आणि
आवज थटलाय मॅडम
हं हम्म
आवाज थटाय लागलाय.
हॅलो
आं हा येतोय येतोय
हा
बोला की
तर आपल्या इतिहासाचे साक्षीदार म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे गडकिल्ले आहेत. आणि किल्ले केवळ आपल्या दगडमातीच्या भिंती नसून ते आपल्या स स्वातंत्र्य शौर्य आणि स्वाभिमान
हम्म बरोबर आहे.
आपल्या महाराष्ट्रात सुमारे बघा साडेतीनशे पेक्षा जास्त गडकिल्ले आहेत.
होय काय?
आणि त्यातील अनेक किल्ल्यांचा संबंध हा छत शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याशी आहे.
हम्म
अं या किल्ल्यावरंनच स्वराज्याची उभारणी झाली आहे.
हा
अनेक ऐतिहासिक लढाया लढल्या गेल्या किल्ल्यांच्या वर
होय होय बरोबर हाय
किल्ल्यामध्ये पण बघा तीन प्रकार आहेत. जसं की बघा गिरी दुर्ग म्हणजे डोंगरावरचे किल्ले जलदुर्ग समुद्रातले किल्ले आणि भुईकोट
तुम्ही कुठल्या, किल्लावर गेलता काय नाही.
आम्ही बघा, पन्हाळगडावर गेलतो की
का
तुम्ही कुठल्या किल्ल्यावर गेलता काय
आम्हीपण त्याचं किल्ल्यावर गेलतो
हम हा हम अ बघा. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य ची राजधानी होता.
हम हा
ते रायगडावर शिवाजी, महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. ह.
होय.
आणि रायगडावरच जगदेश्वर मंदिर आणि हम्म
कु ठ
जगदीश्वर मंदिर आणि राजसभा बाजारपेठ आणि महाराजांची समाज समाधी तिथे आहे.
हा
आणि प्रतापगडावर बघा अफजलखानाचा वध केला होता शिवाजी महाराजांनी
कुठं आला ह्यो प्रतापगड ह
प्रताप. हे महाराज
हम् ह का
ह
आवाज तट बाय मॅडव
गळा किल्ला हॅलो.
हा हा बोला बोला. याला याला
हा सिंहगड किल्ला तानाजी मालू
हम्म जरा कवरेज क्षेत्रा मध्ये येता का.
हम्म
हम्म
आणि सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता
शिवाजी महाराजानी
हम्म शत्रूपासून समुद्र मार्गाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी तो किल्ला बांधला होता हो ळखला जख तसंच.
मॅडम
ओ!
आवाज लागलाय.
हॅलो येतोये हॅलो.
हां टाटा हां बोला.
राष्ट्रातील आणखी कोणते गड तुम्हाला माहितीहे कां?
हं मला आ पन्हाळगड एक माहिती आहे. अ आणि तोरणागड एक माहीत आहे.
हां!
मी आणि कुठला सिंधुदुर्ग इथला एक.
हा!
तसं किल्ल्यांची नाव मला माहितये सगळं बघितलं नाय वो कुठं अजून.
हा तर तुम्हाला कधी ातर हा किती वेळ भेटला तर तुम्ही किल्ल्यांना भेट दया
होय होय आता म्हातार पण तेच काम आहे आमचं इकडच राहवाक
ह हा म्हणजे बघा राजगड ला जाऊन या तोरणा किल्ला आहे. शीवनेरी किल्ला आहे.
व्हयं रायगडला जाऊन येता आहे
पन्हाळा ला तर काय तुम्ही जाऊन आलायच.
होय आम्ही पन्हाळ्यालाच राहता ओ.
हा हा!
हा आ! तुमचा आवाज कुठ बसला सा. आवाज क्लिअर लागला हॅलो!
हा हॅलो!
हां बोला.
येतो आवाज?
हाय आलाय, आलाय मध्ये, मध्ये, लागलाय यांकु येना. आं.
हा!
हा बोला? बोला की.
हा तर हे गड किल्ला आपल्या देशात ते देशातील पर्यटकांना, आकर्षित करतात.
होय!
काही बघा शाळेच्या सहली पण करतात विद्यार्थ्यांना दाखवायसाठी.
हूं! तुम्हाला काय वाटतय या गड किल्ल्या मुळ काय होतय.
वाढतय ना त्यामुळे आपल्या देशाच्याआर्थिक व्यवस्थेला चालना, भेटते.
हा, हा, हा, ू
पण बघा, काही ठिकाणी बघा, किल्ल्यांची तोडफोड झालेली आहे, भिंतीवर लोक लक गेलीत की नावं लिहून यायचं, प्लॅस्टिकचा कचरा करून यायचा.
हा, मग ते रोखण्यासाठी काय करावं?
आ म ते प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी म्हणून, तिथ फक्त जाऊन भेट देऊन यायला पाहिजे, जाऊन कचरा केला नसला पाहिजे, जरी कचरा आढळला तरी तो उचलुण एका साईडला डस्टबीन मध्ये वगैरे टाकणे, ही काळजी घेतली पाहिजे.
हा,
हम्म,
होय, बरोबर हाय.
सरकार, आणि पुरातत्व विभाग यांच्या, संवर्धना प्रयत्न
हम्म,
आवाज तटायला लागलाय.
हॅलो?
हा बोला, बर हॅलो?
आवाज येतोय?
हं यालाय, जरा थांबा, म मम्मीचा फोन यालाय, थांबा.
हॅलो! हॅलो, हां बोला.
हा, तर महाराष्ट्रातले गडकिल्ले, आपल्या इतिहासाचे, शौर्याचे, स्वाभिमानाचे. चे अमरु अमूल्यवाद
असल, हा
तर त्यांच्याकडून आपल्याला, धैर्य, देशप्रेम, त्याग, स्वराज्याची प्रेरणा मिळते.
होय, होय, सगळ्यांना माहिती मिळायला पाहिजे किल्ल्यांची
हा, तर आपण या ऐतिहासिक वरसाची जतन करूया, आणि भावी, पिढीपर्यंत या अभिमानानी पोहोचवूया.
होय, होय बरोबर आहे.
हा, तर ऐकून घेतल्याबद्दल, धन्यवाद!
हा धन्यवाद! धन्यवाद!
हा, थँक यू!